हॅलो, हा बोल की.
हा तुम्ही गणपतीपुळ्याला गेला होता काय?
होय गेलो होतो ना.
हा मग त्याबद्दल थोडीशी माहिती देता काय आम्ही जरा टूर प्लॅन करताय तिकडे जाण्याबद्दल.
हा!
हा मग ते काय स्वताची गाडी घेऊन गेलता काय?
नाही बाहेरची ठरवली होती.
हा हा हा, मग किती भाडे घेतले तुमचं?
दोन हजार घेतल होत.
हा किती किती शिटा होत्या त्यात?
दहा दहा होत्या दहा.
दहा शीटा होत्या काय? हा हा मग गणपती पुण्याला तिथं जरा राहायला व्यवस्थितय सोय हाय काय? ह हा मग लेडीज जेंट्स गेलता काय?
नाही, पूर्ण फॅमिली गेलो होतो
हुं.. हुं हुं हा तिला काय
आम्ही पन्हाळा साईडने गेलो होतो.... शाहूवाडी तालुक्यातून मग जाताना आम्ही महालेश्वरला जाणार होतो, मग जाताना साखर त्या मार्गाने गेलो होतो नाई नाई, मारलेश्वरला जायचं होतं... पण ओझरे गावात गेल्यावर गाडीच बंद पडली आमची
हा हा
गणपतीच्या मंदिरात गेलेलो की
माहित नाही काय तुम्हाला? नाही हो
होय खेळलो की
बंद कर फुटबॉल खेळायचा काय?
मोठा तो बॉल परत तो साधा बॉल... बॅटबॉलचा.. त्याच्याने खेडू
हा हा हा मग तुम्ही... तुमचे मम्मी, बहीण, भाऊ सगळे इथंच ए का?
होय... आमची मम्मी, भाऊ बहीण बाकी सगळी सगळी गेली
आलेले की.... अंटी आलती... अंटींची मुलं आलती.. दोघंजण
होय हा, हा, हा
कुठं फिरायला होय... आता जायचंय, गगनगिरी बघायला... खरं काय पाऊस पडना झालाय... म्हणून घरात बसलोय
पाऊस पडल्यावर गगनगिरीला जाणार का?
होय गगनगिरी मोठा ए... बघायला
मोठा ए पावसाळ्यात जातात हो तिथं? पावसाळ्यात जात्यात हा हा... मला वाटलं धबधबा ए
गगनगिरी मठ आहे... गगनबावडा
गगनबावडा
हा तिकड जाणारे फिरायला
हा हा हा आणि काय?
सइकडं धबधबा बघायला जायाच म्हण त्यात खर अजून काही प्लॅन केलेला नाहीये. राऊतवाडीचा नाहीतर बरकी वगैरे बघायलाला
बरकी
बरकी धबधबा हा हा त्याजात धबधबाय नायी. हम्म तुमच्या फ्रेंडस फ्रेंड्सच जाणारेसा काय?
फॅमिलीसोबत
फॅमिली सोबत आणि फॅमिली तो सातेत आनतासा का काय
आमच्या दिदीला बाळ झालय तिला घालवणार आणि आम्ही जाणार
पाप तेला पण न्हेत जावा की
नाही ओ तिझ बारक बाळय म्हणू बाळाला कुठ ठिवायचं म्हन तिला पाठवायचं त्यांच्या त्यांचा च घरला आणि आम्ही जायाच फिरायला
म ती जाईपर्यंत पावसाळ सपतोय.
नाही सपत आता इकड तिकड दोन महिने अजून पाऊस चालू कुठं झालाय.
म ती गेल्याव पाऊस पडणाराय काय?
नाही नाही आता होईल या बावीस तारखे हुईल म्हणून सांगितलंय पाऊस चालू
हा हा ह बर बर हा बर पाच वाजले चहा पिलासा का नाही.
लवकर कुट आम्ही सहाला चहा पितोय तुमचा झाला
अहह सहाला आलोय लवकर तर सगळी होय.
काड नोन आवाज कसला यायलाय तुमचा घरात ते पाळणा हलालाय त्याचा आवाजा यालाय
ते आमच्या दिदीला बाळ झालेल नाहिये होय.
हा हा हा हा हा
पळना हलवत बसलिया
पाळना हलवत बसलायसा का काय मग?
नाही मी नाही आंटी बसल्यात आमच्या पाळणा हलवत
आंटी बसल्यात होय. बाळ काय करालय म तुमच झो झोपलय हम्म अ आऊ आऊ करालय झोपल हा हा हा प्रिन्स तेच हाय काय तुमची होय हम्म हम्म
प्रिंसेस चान्स
हम् हम् हम् आण्याला चोप्या बांधल्यासा का काय? अंद कित. सुप अ
नाही. अच्छा!
अ काय आणि काय.
काय नाही आहे इे व पले वाऱ्याला गरम वाले उन्हाळगत
पाऊस का येणार नाही ह
काय पडते का नाही काय माहि चार दिवस तेवढा पडला आणि गेला. ते समजा ना दोन् मिक्स रूप तू चाल तर पासा आहे.
हा हां हां.
होय आमच्याकड का हो नाग तू नाहीय
संंत्यागड प होऊन बली
थ्री थ्री. हम् हम्.
हम् बोला कि आवाज येत नव्हता तुमचा..
हा हा ते एक पलनता त्यामुळं लो हा आवाज ये ना तुमचाू काय
हा हा